हा येतो नाव
हॅलो हा हा येतोय येतोय क्लिअर येतोय हा येतोय का आवाज तुला येत आहे का
हो येतोय आज हेडफोन घातलेत ना
पाून पररत
होदा
काय कर जे ग्रुप वरचे आहेत ना नवीन मेंबर त्यांना लाववलं
त्यांना लावून घेते लगेच
हा वैशाली कविता त्यांना सगळ्यांना ट्राय कर कदाचित त्यांना जाऊ शकतात ब का
ह तसे करते मी प्रत्येकाला ट्राय ज्याचा लागेल त्याचा पण आवो काल लागतच नव्हते आज बरं लागलेत तुला तरी व्यवस्थित
अगं म्हणजे हा कधी कधी लागतात की लात नाही मा पण प्रब्लेम मग रोज चालतं ट्राय करत राहायचं नाही तर ते माझे आता अठरा दाखवतय
हो ना अगं माझे पाच पाच दाखवले तिथं
ह् मग ते आता पाच दाखवलेत ना मग आता तुझा एक कॉल झाला की मग इकडे एक राहणार, इकडे मग चार राहिले,, तर अजूनही मग ते, पाच पाच सबमिट करायचे असतात. जेव्हा तुझे आता पाच पूर्ण होतील ना,, मग तिथं खाली येतं असं, ग्रीन लाईट मध्ये. की आता कॉल सबमिट करा आणि पुढचे कार्य चालू राहत
हा
आता तुझा एक झाला असेल आता चार राहिले असतील अजून ना पाच पाच या्याचा असा टप्पा येतो ग
हा हा बरोबर मग तसच पाच पाच आलं होतं मग मी परत नवीन कार्य जोडत केलं‌.
हा,
मग आता तुला कॉल लावला मग.
हा, हा, ह मग ते पाच पाच एकदा झाले ना तुझे,, किं वरचऽ चेवर येत राहणार, सबमिट कर. तस कर, आणि नाही लागलं तर मग परत रिफ्रेश करत राहा.
रिफ्रेश कराव लागेल,, हो, बाकी काय चाललंय काम?
काम स्वयंपाक ते झालाय, आता ते काय बारक्याला आंघोळ घालून घेते, वरचे आवरते. जेवण करतो आणि निघतो,, मामाला सांगितलय ईथ पारगावला हे घ्यायला. अगं काय होतंय, गाड्यांच खूप प्रॉब्लेम आहेला. बसने जावं म्हंटलं, कारण ऊन खूप आहे ना इकडे.
मग कोण जाणार आहे, तू आणि दाजी पण आहेत का?
हा दोघ जण चाललो आम्ही त्यांना म्हंटलं चला. बारक्याला घेऊन जाते मोठ्याला पाठवलंय शाळेत. त्याची शाळा मिस करून पावणे तीन वाजेपर्यंत असते.
मग त्याला घ्यायला वगैरे कसं काय?
नाही बस आहे ना. हा त्याला नाही प्रॉब्लेम आणि त्याची शाळा बुडून पण जमत नाही अगं ते लय अस मागच पडत ते नऊ नऊ विषयांचे लेक्चर ऑफ झाले कि.
तव मेळ सी हो का.
हा.
सेमीला आहे का इंग्लिश मिडियमला आहे.
नाही इंग्लिश मिडयम ला आहे पहिल्या पासून. सेमीला टाकायचंय अगं मी ह्या वर्षी फाउंडेशन लावले होते त्याला मला सगळे म्हणत होते पाचवी पासूनच लाव म्हणून तर एक वर्ष राहिले या वर्षी म्हण टलं डॉली पण नाही का गेली ना पुण्याला. म्हटलं फाउंडेशन लावता येईल लावले पण होते पण ते काय करायला पाहिजे सेमीला टाकून मग फांडेशन लावायला
म्हणजे इंग्लिश मिडियमला फाउंडेशन नाही घेत का?
फौंडेशन नाही आपल्याला सेपरेट लावाव लागतात इंग्लिश .
हो का.
हम्म पण मग ते दोन्ही मॅनेज होत नाही ना तो सहावीलायत.
दा आता सहावीला.
मग ते शाळेच पण खूप त्याला म्हणजे अभ्यासक्रम असतोय. आणि प्लस आता हे फाउंडेशनचं पण नाही म्हटलं तरी असतां अ
अगं पण मग त्याला झेपेल का आता इंग्लिश मिडियम मधून सेमीला.
सेमीला गेला व काहीच प्रॉब्लेम नसतय उलट काय असतं माहितय का मराठी मीडियमला लय अभ्यास नसतो ना
हा हा.
बरेच जण काय करतात नुसतं नावाला ऍडमिशन घेऊन ठेवतात आणि पूर्ण फोकस फाउंडेशनलाच करतात. मग आम्हाला आम्ही इथं बघ विचारलं होत तर ते सर आम्हाला म्हटले होते. शाळा बदला पण तोवरच ऍडमिशन म्हणजे बुक सेट घेऊन जालता युनिफॉर्म घेऊन चालता.
हो.
मग नाहीतरी फाउंडेशन आम्ही चालू केले होते पण तो म्हणायला लागला मला खूप लोड यायला लागलाय.
हो त्याला पण वेळ द्यावा लागत असेल ना.
हा शाळेचं मग इंग्लिश मिडियमच नाही का नऊ विषयांचे नव अभ्यासक्रम परत ते होमवर्क असतोय. प्लस या फाउंडेशनचे सर पण होमवर्क देत होते आणि त्याला यायला तीन सव्वा तीन व्हायचे लगेच चारला क्लास असायचा फाउंडेशनचा‌. ते डायरेक्ट सातच वाजायचे त्याला यायला.
मायग मुलांना लोड पण एक खूप अस
हा मग तो त्याच्या पप्पाला आधी बोलला त्यांना वाटलं की मम्मी काय म्हण ते काय नाही न तर मला पण म्हटला. मग म्हटलं ठीक आहे म्हणजे नाही म्हणजे सेमीला टाकल्याच्या नंतर ठीक आहे ना मग शाळेचा अभ्यास
अं.
त्याला मराठीची काय अड चन नाहीये ना सेमला जरी टाकलं तरी काय इंग्लिश आणि अ सायन्स आणि मॅथ तर इंग्लिशमध्येध्येच असतात ना.
अ.
आणि बाकीचे विषय मराठी येते त्याला एवढं नाही.
सेमीला कसं दोन्हीकडं बाजू होतात ग सेमी एवढं काही प्रॉब्लेम नाहीयेत
नाहीेयेत प्रॉब्लेम उलट इंग्लिश.. हम्
ह
फाउंडेशनला प्रॉब्लेम येत नाही ना तो आता पहिल्यापासून इंग्लिश मिीडियमला असल्यामुळे.
हा
फाउंडेशनला कस सगळ आता अकरावी बारावीचाच विषय आहे ना त्यांना
हो ना तेच ना,
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो आणि इंग्लिश पाच विषय होते बघ त्याला.
पण डॉली काहीतरी मला म्हटली सातवी का आठवी पासून त्याला लावले होते ना ग.
कोणाला समुलका? हो त्याला लेट झाले होते पण ती म्हटली तुला इथं आहे सोय इथ लावून टाक अगं तिंर्थ म्हटलं चौथीपासूनच फाउंडेशन घेतात कोण.
हो का?
हा म्हणजे जेवढे लवकर हे करू ते म्हंटले आता दहावीचे विद्यार्थी. ते आमच्या अकरावी बारावीचे मॅथ सोडवताय. म्हणजे मुलांना सो सोप जात. पण कसय माहिती का? शाळेचा लोड नसायला पाहिजे मग त्याना.
हम्म
शाळेचा बिलकुलच लोड नाही ना तिला की मग पूर्ण फोकस फाउंडेशन ला करू शकतो आपण.
होय का तेच ना कारण दोन्ही -दोन्ही कडच म्हटलं का मुल वैतागून जातात ग
हो तेवढा आहे म्हणून मग, दोन दिवस झाले बंद केल अग मी त्याच म्हट जाऊ दे.
आता डॉली तुझ्या जवळ राहत होती ना ग एक -एकदम जवळ होती ना?
खूप जवळ होती पाचच मिनिट लागत होते जाय
हो पण कता काय येणं जाणं कमीच असेल तुमचं
नाही मग मला म्हणत होती ना किती किती दिवस येतच नसायची बोलवलं तरच, तेही जाण होत नव्हतं म
आता तुला बऱ का ग? मध्येध तुला त्रास झाला होता तब्येतीला.
हो झालं ना ते ब्लड कमी झालत माझ्या एच बी सहा वरच गेल तर वाढलं आता मध्ये एकदा केलच तर अकरा झाल होत.
हो का?
हम्म
त्यामुळेच वीिकनेस वगैरे येतो ग.
अग अप्येत होतच नाही आता कस तरी गेले अस बाहेर कुठे गेले की, रिलॅक्स असत त्यामुळे लईच पण एक दीड किलो वजन वाढत. मग आता हिथ आल की, कस होत माहितीय मला अस सारखं आरी पडल्यासारखं होतं मी असे नॉर्मल राहू शकतं नाही. -
हंअ हंअ.
अस डो्या चक्र असत ते मी पुण्याला गेले होते ना तर मी रिलॅक्स होते. म्हणजे मी पंधरा दिवस जरी कुठ राहून आले ना तर मी ठीक होते बर का म्हणजे. जरा तब्येतीमध्ये पण फरक पडतो. पण हिते नाही आता मी हिता आले ना की मी माझं वजन ब पंचेचाळीस होता. आता मला येवून गेलें ना मी रोज वजन चेक. - केलं नां तर माझं असं कधीचं होत नाही. - हे माझं वजन वाढलंय माझं वजन कमी कमी कमी कमीचं आता मलां सां पहीले माझ नां चवेचाळीस पॉईंट नऊ होतं आता डायरेक्ट त्रेचाळीस पाईंड नऊ वर आलय माहितीये का?
तर टेन्शनं वगैरे घेतेसंं का? जास्त.
टेन्शन नाही म्हणजे, कसं सारखं असं कामं कामं कामं तसं होतंय.
हां
असं आरी पडल्यासारखं होतं गं जॉईंट फॉमिली ज्या त्या वेळी ते सगळं व्हायलाचं पाहिजे माणूस एकट असं आहे कसं ठीक आहे, जाऊ दे करतां येईल असं नाही नां. आणि आमच्या आईचं कस आहे प्रत्येक काम वेळेतचं करायला पाहिजे नाही, तर चिडंचिडं करतात.
हो का?
त्या म्हणतील तेव्हाच आणि सगळं टापटीपचं पाहिजे सारखं. आणि कपडे भांडे पण, आमच्या टायमातचं व्हायला पाहिजे, जिचा पहिला नंबर आहे. तिने लवकर जाऊन कपडे धूवायचे. मग नंतर दुसरी धूवत असते. आणि भांडे पण तसं दोघीजनी मिळून जास्त ना त्याच्यामध्ये सगळं. ते एकत्र असही होते.
हो. नाही मगं असं ठरवून घ्यायचे नं गं काम थोडं एक टाइमचं तू एका वेळी हे कामं करायचं दुसऱ्या वेळी दुसरीने करायचं असं थोडं ठरून
ते काम मिळूनचं होते नां, तर स्वयंपाक म्हटलं स्वयंपाक मिळूनचं हं त्याच्यानंतर भांडे मिळूनचं होतात. कपडे मग तिचे आधी झाले की, नंतर मलां धुवावेचंं लागतायेत. प्लसं खालची फरशी आम्हाला फरशी तीन रूम आहेत खाली आणि पोर ते सगळं रोजच्या रोज पुसून घ्यावंचं लागते.
अच्छा
असय कामचं भरपूर आहे अगं काय सांगू आणि लेकर परत अजून. कोणं जातयं कोणं येतयं परत त्यांना डबे द्या. काहीतरी. नाष्टा हे करून दया. परत आल्यावरं काहीतरी द्या असय खालच आवरल की की वरती रूम मध्ये आलं की बिछान्या सग्कट सगळं काढत बसावं लागत.
आहे तेसं.
हां परत गॅलेरी झाडां हे झाडां ते झाडां सारखे कामं चालू आहे अगं.
गावाकड. पणं अगं मी आतां आम्ही गावी होतो नां आता आक्कान मी एकत्रचं आहे नां गावीं. पणं आणि आतां एवढं डिलेव्हीचं वगैरे आम्ही कायं करायचो अ दोन आज्या होत्या तरी पण असं ठरवून कामं घेतली. तुम्ही हे करां आम्ही हे करतो आणि ही जायची शेतात. शेतात वगैरे गायंखालच ती करायची मग मी किचन मधलं बऱ्यापैकी. मगं मध्येचं ती थोडी मदतीला यायची मध्येचं मी मगं थोडी मदत तिला करायची. असं थोडं कामं वाटून घेतली ना अगं बारा साडे अकरां -बारा. तूला सांगतो परत आमच डिलिव्हरीच्या बाईचं सगळं काम उरकून आम्ही सगळं करून रिलॅक्सं राहायचो.
अगं मगं तुम्ही बहिणी बहिणी बहिणी बहिणी जरां सांभाळून घेत असतात. बहिणी बहिणी असं कामाची वाट नाही नाही बघणार. नार किंवा एखाद्या काम करायला लागल काय नाही आली तर मग राग सुुद्धा येणार नाही शेवटी बहिणीचा फरक पडतो.
हां तस आहे म्हणजे अगं मी उलट त माझ हा इथं जेवढं काम लवकर उरकत नाही ना तिथं गावाला माझा लवकर उरकत ते काम कारण इथं मला एकटीला करावं लागतंय पर सगळं.
हम्ं ते होत तसा प्रॉब्लेम येतात आहे मग. -
तेअ कस वेगवेगळं डिवाईड तू हे कर मी एवढं हे करून घेते तोपर्यंत - तिचं काम व्हायचं माझं व्हायचं असं व्हायचं. -
हा चालते काय उमरं झाला आतां कटं कर